हॅलो,
हा. बोला की?
काय करायल्यास?
काय नाही बसलोय बघा तुम्ही?
होय आवरले आता काम, आता बसलोय. तरी आहेत काम अजून दळणं निवडायची आहेत, आज सुट्ट्या पोरांना, कपड्या ईस्तरी वगैरे करायची हाय. हम
पोरांचा अभ्यास घेतला का नाही?
कुठंला सुट्टी दिवशी अभ्यास कर्- रत्यात व्हय. खेळ मांडून बसविल्यात. सुट्टी आहे ना सुट्टी आहे ना करून पुढं झाड आहे त्या झाडांच्या, पानं आणल्या तोडून. लागल्या दुकान-दुकान खेळायला. एक द्यायला लागलंय माल, एक करायला लागलय खरेदी, एक द्याय् करायला विक्री. गल्लीतली चार-पाच पोरं आणि आहेत. बालपण ते बालपणच आहे का नाही काय म म्हणा.
सगळ्यांना आपलं बालपणच भारी वाटतंय. आयुष्य खर तर, दहावीच्या आधीच. दहावी नंतर ना आयुष्याची वाट लागतीया नुसतं टेन्शन-टेन्शन- टेन्शन त्याच्या आधी कोण विचारत नसतंय, काय करायलास, काय नाह, अभ्यास केलास काय एवढंच विचारत्यात. नाही केला तर असं काय जास्त नसतंय.
बगा की, कशाची काळजी हाय, कशाची चिंता हाय, काय नाही, निवांत खेळ मांडलाय. पैसे तर खोट खोटच आहेत बघा. झाडां पानं आहेत.
आपल्याला आत्ता पैशांची किंमत कळतीया ओ, आपण त्या टाईमला आपल्याला पैसे म्हणजे आपल्यासाठी पानंच- चांगली होती. हिच पान घेतलंय वहिची पान फाडायची, असं आकडे टाकायचं घे पैसे झाला विषयी संपला.
झालं आणि काय दुकानात नाहीया अस् दुकानात काय नाही असं नाही, आपल्या हं भुशाली मालाच्या दुकानात त्यांनी पास्ता विकायला ठेवलाय‌. पिझ्झा
हा बरोबर आहे की, मग. एका दुकानात सगळं ऑल राॅवन्टर
पिझ्झा पण हाय वडापाव पण हाय कांदा हाय बटाटु हाय परत काय हा काय काय साखर पावडर पण आहे म्हणाल्यात
म्म भरी हसयत कीं ही..
बर, लय लांब कुठ जायचं नाही एका दुकानातच सगळ्या गोष्टी खरेदी दे व्हाट सारखझालंय की
होय आता आता सध्या बघ पावला पावला दुकान आहे ह्या दुकानात वेगळं आहे त्या दुकानात वेगळं त्या दुकानात वेगळा आहे हेब.. पाहिजे म्हणून एका ठिकाणी घेता येतयं पन्नास टक्क्यंणी करणमून घ्यायबी लागतयं हं असं पाहिजे होते एका दुकानात सगळां विषय संपला मोठ्याचा मोठा मोल आ मीचकी गर्दी असताना बरं पडतय ना.
जर एकाच ठिकाणी सगळं फिरून घ्यायचं, तर मोठा मॉल पाहिजे हो चार पाच मजली.
होय आता आ आपणच कराय पाहिजे ते सरक. कार काय पैसा मिळतोय नव विषय सोडलंय.
होय. छान वाटतय खरं मल् म्हणजे बालपणात असं किती मज्जा आहे बघा, आता दुकान दुकान खेळणार जरा खाणार पिणार घरात आयतं बनवलेलं असतंय. हातपाय धुवायचं खायचं आ आणि आलीत बाहेर आणि कोणतरी येतंय बोलवायला हेन्ना. हिनी कोणाला तर यांनी बोलवायला जातात आणि ग्रुप करतात आणि खेळत बसतात का तर सुट्टीचा दिवस हाय आम्ही रोज शाळेला जातोय.
असं म्हणत्यात की मुलांमध्ये आप पलं बालपण दिसतं.
होय. खेळणे, खाणे, अभ्यास करणे. झालं.
आत्ता आत्ता टीव्ही आल्यात म्हणा, आपल्या टायमिंग पर्यंत टीव्ही कुठे होती सांगा, टीव्ही नव्हती म्हणल्यावर आपण काय कुणाला एकाच्या टीव्ही असायची. जास्त कोणाकडं टिव्या पण नव्हत्या त्या टाइमाला कसं जायचं गोळ्या व्हायचं एका ठिकाणी उभा पहिल असं होतं ना कि ते लाऊनस. त खेळणं एवढंच आप यायचं. आता चालते चालते ना सगळ्यास. सोयी झाल्यात काय नाहीये सांगा
होय मोबाईल हाय टी व्ही हाय
आता तर आताची पोरं तर सात ती एटवे नंतर म गाड्या शिकत्यात गाड्या पण झाल्यात त्यांना आम धड त्या वेळला सायकल निट शिकायला येत नव्हत्या.
देताना सायकल हजार वेळा शिव्या देत होतीत पंक्चर करशिला पंक्चर करशिला आणि पाच रुपयाला पंक्चर काढून मिळत होतं तरी पण पंक्चर करशिला म्हणत होतीत
पाच रुपये लई होत व्हं आता आत्ताच्या काळात पाच रुपयाची किंमत नाही
आता पाच रुपया ची किंमत नाही की त्या वेळी पाच रुपये म्हणजे आता पन्नास रुपये असतील खरं तेव्हा आपल्याला कोण सायकल देत नव्हतीत
होयच की ते सायकलच्या दुकानात गेल्यानंतर तो रुपाया दिल्यानंतर ती एक तासासाठी फेरी मिळायची अशामध्ये सायकल शिकलोय
होय आम्ही पण तशिच शिकलो की एक रुपाया घ्यायचा
तिथं द्यायचं सायकल घ्यायची
भारी वाटतयं गं म्हणजे भाऊ छान वाटतं होत
तेव्हा सायकली पण नव्हत्या ना आता प्रत्येकाच्या घरात दोन दोन तीन तीन सायक सायकल्या, गाड्या झाल्यात
आता पोराला शिकायला यायच्या सायकल शिकायच्या अगोदर सायकल आणतात, गाडी शिकायच्या आधी गाडी हायचं. पोरांना गाडी शिकवायला आप पोराचा आई आणि बापाच कारणीभूत आहेत. पोर कधी गाडीत गाडीवर‌ मागं बसलेली बघितलीसा का तुम्ही?
नाहीच की
हा पोराला अजून शेबूड काढाय येत नाही, बसायला येत नाही सरळ उभ राहाला येत नाही त्या पोराला बाप गाडीवर स्वतःच्या पुढ्यात बसवतंय. पुढ असत्यात पोर मुल पप्पाच्या. तेव्हापासूनच ते ट्रेनिंग चालू असतंय, तेव्हापासून त्या मुलांची भीती मोडत्या. त्यामुळं वयाच्या अगोदरच मुलं गाड्या चालवायला बघत्यात. मी पोरांना काय गाडीची आवड आहे गाड्याची आवड आहे, गाड्याची आवड कुठलं पहिल्यापासून गाडीचीच आवड लावलीया. पाठीमागं दोघं बसत्याती हे पोरगं बारक एवढं एवढंस सहा महिन्याच पुढं बसतंय. हवेला हवा तोंडात नाक जात्या त्याचा विचारच नाही ते्हापासून त्या मुलांची भीती मोडत्या. पुढं बसवलं तर पोरग म्हणतंय मी हात ठेवणार, मी हात चालवणार‌
पण कसं होतेय आता पोर गाडी घेऊन जातात न सांगता चांगल आहे व्ह कुठं धडकलं, काय झालं कितिला पडलं, पडलं बीडलं लागलं
पडलं, लागलं, मोडलं एका हाडबीड मोडलं तर ते काहीतरी करून दुरूस्त करता येते ओ‌ जीवानिशी गेलं तर, नाहीतर एखाद्याच अंगावर घातलं त्याला काय झालं गेलं तर ते कुठं निस्तरताय‌ प्रत्येकाचीच परिस्थिती एकसारखी आहे का? कोणाची बरी अस कोणाची नाही असं असतंय काय नाही आणि बालपणात गुन्हा दाखल झाल्यावर त्या मुलाच्या आयुष्याच पण पुढं वाटूळंच की. आमच्या शेजारी एक महा वयस्कर बाबा होते, ते असे सकाळी मॉर्निंग वॉकला गे निघालेले. जाऊन आले घरी येत होते आणि येता येता रस्त्याच्या साईडला एक लहानच मुलगा होता. मला वाटतंय सहावी, सातवीला काय तर आसणार आहे. तब्येत असल्यामुळे पोरग मोठं दिसत होतं. त्या पोराने जा जाता जाता बाबांना धडक दिली, ते बाबा रस्त्यालाच पडले. नशिबाने त्या बाबांना जास्त काय लागलं नाही, फक्त पायाच्या करंगळीला लागलं होतं आणि जरासं खर चटलं होत. मग त्या पोराचा आई बाप त्यांची परिस्थिती पण नाही एवढी. त्यांचा छोटासा गाडा आहे चिकन सिक्सटी फायचा. जर हेनी जर केस केली असती अल्पवयीन मुलावर, तर मुलाच्या शिक्षणावर किती परिणाम झाला असता.
आता कस त्यांनी नियम केलंय सरकारनं, की गाडी कुणाची नस कुणाच्या नावावर गाडी आहे बाबाच्या नावावर आहे. बाबाला पकडून नेत्यात आणि त्याला काहीतर तीन वर्षाचं जेल करतात आणि पाच हजार का कितीतरी दंड भरायला लावतात वाटत. असं केलंय त्यांनी सरळ
एवढं सरकारी हे आहेत का नाही कायदे आहेत. का नाही तरी पाळतंय का कोण सांगा? ड्रिंक अँड ड्राईव्ह करायचे नाही, तरी पण माणस हा दारवा पिऊनच गाड्या चालवत्यात. दहा, दहा हजार रुपये फाईन भरत्यात तरी सुद्धा त्यांच्यात सुधारणा होत नाही.
आता तुम्हाला आत्ताची अं खरी घटना आहे मागच्या वर्षीचीच आहे सांगतो. माझ्या भावाचा मित्र ते म्हणजे माझ्या भावाच्या आता दहावी झाल्या. मागच्या वर्षी दहावी ला होती. त्याचा मित्र त्याचा भाऊ त्याचा भाऊ आणि त्या कुठल्या तरी एका मित्राला सोडाया त्यांनी हातकणंगल्यायला गेलतील. हातकणंगल्याला सोडून आलीत. येताना माझ्या भावाच्या मि- -त्रान गाडी घेतलेली. पुढं जाऊन धडक -ला तुम्हाला सांगतो, सख्खा मोठा भाऊ माझ्या माझ्या माझ्या पेक्षा एक वर्षान मोठा वगैरे असलं. बावीस ती तेवीस चोवीस वर्षात असेल. तर तो जागच्या जागी गेला. आणि हे चा मित्र तो जवळ जवळ तुम्हाला सांगतो, आतड्या बाहेर आल्यात्या सगळ्या पोरगं मरता मरता वाचलयं. घरातल्याकडं पैसा हू म्हणून आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं नो गॅरंटी एक टक्काच वाचल तर वाचल नाही तर नाहीच म्हणून सांगितलेलं अशी कंडिशन होती. आणि तरी सुद्धा घरातल्याना कळाय पाहिजे की आपलं पोरगा अजून लहान आहे. त्याच्या हातात गाडी द्यावीका का? कितीला पडलं सांगा एक पोरगं एक पोरगं जागच्या जागी गेलंय. आता एकच राहिलं आता ते पण डॉक्टरनी सांगतलेलं मरता मरता वाचलंय. जरा कमी वाचलंय नाहीतर तेच पण कायतर झाल असतं तर काय केलं असते त्यांनी काय अस एवढा पैसा असून म्हणजे, पैसा ठेवाय जागा नाही त्यांना एवढा पैसा आहे. का उपयोग आहे खरं आणि पोरग आणि पोरग आज तुम्हाला सांगतो ते भरती झालंत आर्मी मध्ये त्याच सिलेक्शन झालं होत आणि तवर ते मेलच, जे काय कर काय सांगा अस कंडिशन झाल्या सध्याची.
मुलंना गाडी चालवायची काय बघा म्हणजे, लय भीती वाटते, या गाड्यांची कशी पण चाल चालवतात मुलं गाड्या कसं पण वागत भीतीच वातावरण व्हतय. आता आमच्या इथे पण गल्ली करताय मला वाटतंय महि दोन दोन चार महिने झाला. ते मुलगा दिवसभर कामाला गेलाय. ते काय दहावीतनं शाळा सोडलाय म्हणजे, परिस्थिती नसल काय असेल ते असेल त्यांच आणि कामाला जातय जात होता तो आणि कोल्हापूरला जेवायला आजीला म्हणला ता जेवायला ताट बनवहा आणि आलोच जेवतो म्हणला हात धुवायला म्हणून बाहेर आल्यावर मित्रांन नेला त्याला चला म्हणला इथंन डेक्कन वरन जाऊन येऊया जाऊन तसा म्हणला आणि घेऊन गेला आणि गेला कुठं कोल्हापूरला ते कुठला फाटा आहे तिकड घेऊन गेला त्याला जाताना तीबल सीट गेलीत आणि येताना दोघं जण येत होतीत. मित्राला सोडायला गेलेला वाटतं. आणि येतानाह जाग्यावर मेला बघा त्या गाड्या नसतात का त्या ट्रॅव्हल्स. ट्रॅव्हलच्या मागच्या का पुढच्या चाकाखाली गेला वाळू वरनं घसारला तर डायरेक्ट चाकाखालीच गेला जाग्यावर सपलं तसच कोल्हापूरला नेल आणि रात्रीच जेवाला ताट केलेलं आ अजी अजून ताट उचचाललं पण नाही तवर फोन आला पोराचा अस असं झाला म्हणून आजी म्हणत्या हात धुवायला यो बाहेर गेला आणि ह्यो कोल्हापुरात कवा पोहोचला
म्हणजे बघा सांगितलं पण नाही त्यांना
होय नाही म्हटलं कि मित्र बोवायला लागलोय आलोच मित्र बोवायला लागलो आलो म्हणून सांगितलं तर कोल्हापूरला जातोय म्हणून सांगितलं नाही त्यांना काही घरच्यांनी कशाची वाट बघायची आलच म्हणून गेलेलं पोरग कुठे येतय कुठं आलंय पोरं कस आलं पोरग बघून अक्षरशः ते रड हे करून मग माणसां आमच्या गल्लीतली माणसं अन्नखाल्ल नव्हती समोर असं फिरते आलं पोरग जाताना असं दिसलंय पोरग नाही येताना पोराच प्रेतच आलय म्हणल्यावर डोक्याला हात लावल माणूस काय करल पोरांना
पोरांना जपणं गरजेचं आहे
हा कळतच नाही त्यांना तर वागायचं कसं राहायचं कसं आता सहा महिने झालं बघा आई खुळ्यागत वाघाल्या अन्न खात नाही काय करत नाही
हातच पोरग गेलं म्हणल्यावर काय करेल सांगा
हा मग कणाच्याकडे बघून जगायची ती
त्या पोरग्याला कळाय ज्योत
ती ती त्यावेळी जर तो मित्रांला म्हणला असला तर हा हा ठेव
पुढचा करा
आम्हीच केलेला कॉल आहे मला सबमिट करायला पाहिजे